हॅलो.
हा. येतोय का आवाज?
येतोय का ताई आवाज?
हा. येतोय येतोय.
ह हा बोला.
काय चाललंय पाऊस पाणी वगैरे आहे का तिकडे?
नाही ऊन पडलंय कालपासून. कडक. कडक ऊन पडलेले एकदम.
होय ना. हे इकडे तसं नाही दो म्हणजे आभाळा आहे पण पाऊस वगैरे नाही हे.
हो ना काहीच नाही ना का परवा बरा पडला जरा दुपारपर्यंत आणि नंतर मग जो उघडला तो उघडलाच आता.
हो ना अ तुम्हाला रेसिपी सांगू मी याची बिर्याणीची वगैरे
हो चालेल ना सांगा ना
अहा हा ठीक हे.
हा
तर मी चिकन बिर्याणी म्हणजे करते पण ती दम वगैरे बिर्याणी असते ना ते च्या सारखी नाहीे पण हे पण खूप छान लागते म्हणजे ऐकुण तर म्हणते मला आवडेलच तर म पहिलं काय करायचं की किती लोकांचं बनवायचं त्याच्यानुसार मी स म्हणजे करते. समजा मशक त त्या दहा आमच्या घरी विषय दहा बारा माणसं आहेत मग मी एका किलोची करते. ठीक हे हा मग जरा एक किलो तांदूळ असेल तर अर्धा किलो चिकन घ्यायचं.
हम्म
असे चिकन ची करते मटन ची जरा शीजायला वगैरे हे होतं त्याच्यामुळ मटनची जास्त करत नाही
मटन शिजवा हां
आ पहिला काय करायचं अर्धा किलो चिकन घ्यायचं.
हां
अर्धा किलो चिकन घ्यायचं आणि त्याला आल लसूण पेस्ट असते ना एकदम भारी म्हणजे विकत चांगली असेल तर ठिकच नसेल तर म थोडेसा अद्रक लसूण हा घरी करायचे अद्रक लसुण आणि हे मग कोथिंबीर थोडीशी त्याच्यामध्ये घालते मी आणि ते सगळी पेस्ट चिकनला पूर्ण लावून घ्यायची हळद टाकायचं थोडसं थोडसं मीठ टाकायचं. आणि त्याच्यामध्ये एक असं अर्धी वाटी ला अर्धी वाटी छोटेशी वाटी असेल ना त्या एक अ दही टाकायच आणि ते सगळ मॅगीनेट करून घ्यायचं म्हणजे प्रॉपर त्याला असं लावून वगैरे घ्यायचं आणि झाकून ठेवायच पातेल्यामध्ये करायचं मॅगिनेट. करायचं आणि ते लावून ठेवायच. आणि मग एका किलोची जी बिर्याणी असते ना अ त्याच्यासाठी मी सहा कांद कांदे मोठे मोठे घ्यायचे सहा छोटे असतील तर मग जास्त जास्त घ्यायचे पण मोठे असेल तर सहा कांदा घ्यायचे त्यात दोन टोमॅटो घ्यायचे दोन टोमॅटो मोठे मोठे आणि ते अस आपण खायला वगैरे चीरतो ना त्या टाईपमध्ये उभे उभे कट करायचे सगळे हा आणि जे आपण म ला हे करतो ना पेस्ट करतो आलं, लसूण पण नंतर खोबरे परत ते हे कांदा वगैरे ती जी पेस्ट असते ना थोडीफार
हम्म हम्म
ती पेस्ट एक दोन चमचे करायची.
ओके हा
आणि त्याच्यानंतर मग ते सगळं कांदा वगैरे चिरून झाला की ते मॅगिनेट करून ठेवायचं वीस मिनटं ठेवायचं मॅगिनेट करून त्याच्यानंतर मग दोन तीन पळी तेल वतायचं त्याच्यामध्ये तो कांदा टाकायचा पूर्ण कांदा परतून घ्यायचा म्हणजे लाल कलर होईपर्यंत जेवढा चांगला भाजल तेवढा म्हणजे असं टेस्टला छान राहतं म्हणजे असं हलवत राहायचं सारखं सारखं त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा त्याच्यामध्ये टोमॅटो चांगला अस भाजून दे थोडंस भाजून घ्यायचा आणि त्याच्यावर पात तिला ठेवाय आपलं झाकण ठेवायचं मग जेव्हा आपण सुखा टोमॅटो करतो ना त्यावेळेस कसा अस वाफ दिल्यानंतर तुम म मऊ मऊ होतो म्हणजे हा मॅश करायला बरा पडतो मग तसंच थोड वेळ असं झा कण ठेवायच मग त्या तेलामध्ये ना तो अस मॅश झाल्यागत होतो म्हणजे असं जरा मऊ मऊ झाल्यावर होतो मग परत झाकण काढायचं मग ते तमालपत्र वगैरे ते खडा मसाला अस् मी शक्यतो विकतचाच आणतेय वीस रुपयाचा एका किलोला वीस रुपयाचा आणि अर्धा किलो असेल तर दहा रुपयाचा टाकला तरी चालतो मग थो हा आणि त्याच्यामध्ये त्या आणि हे टाकायचं जिरे जिरं असतना जिरं मग ते पण टाकायचं ड ऍड करायच आणि मग ते सगळं हा हालवून परतून घ्यायचं मग त्याच्यामध्ये ते दोन चमचे मसाला ठेवलेला असतो तो दोन चमचे मसाला त्याच्यामध्ये टाकायचा कुठला जो आ पण कालवनाला वापरतो तो हा घर चाला घरचा म्हणजे कुठला अ म्हणजे मटणाला वगैरे आपण मसाला वापरतो ना तो
हं
तो टाकायचा तो चांगला परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये ते मॅगिनेट केलेलं चिकन ये ना ते सगळं टाकायचं आणि मग ते थोडीशी हळद टाकायची आणि जर तिकट पाहिजे असेल तुम्हाला तर म्हणजे घरात जर मुलं खाणार अस ल तर थोडस लाल तिखट टाकायचं एक चम्मच अन् बस करायच पण तुम्हाला अस झणझणीत जर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये आपल्या घरचा जे आपण चटणी टाकतो ना कालवण करताना घरचा मसाला असतो चटणी हा ते टाकायची एक चमचा मग ते सगळं हलवून घ्यायचं आणि स्लो गॅस करायचा आणि झाकण ठेवून द्यायच एक पाच ते दहा मिनटं का तर ते चिकन असतं ते बॉईल होयसाठी म्हणजे पाणी सो सुटत आणि ते थोडंफार शिजत ना?
हो बरोबर
हा मग त्याच्यासाठी ते तस बॉईल करत ठेवायचं त्याच्यानंतर अं त्याच्यानंतर त्याच्या ते बॉइल करून घेतलं थोडस की! अ झाकण काढायच आणि मग पाणी तोपर् र्यंत गरम करायला ठेवायच पाच मिनिट एका साइडला पातेल्यात जेणेकरून एक किलोचा भात शिजेल असं पाणी गरम करत ठेवायचं आणि मग ते सगळं पाणी अ त्या चिकनमध्ये ओतून द्यायचं आणि ते सगळं परत नंतर हलवायचं हलवायचं आणि मग परत नंतर पण झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतर उकळी फुटून द्यायची त्या पाण्याला मग उकळल्यानंतर मग आपला जो तांदूळ असेल ते झाकण काढायचा आणि तो तांदूळ धुवून घ्यायचा धुतला की तो त्याच्यामध्ये ऍड करायचा आणि नंतर ते हलवायचं पूर्ण मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं मग एक पंधरा वीस मिनिटं ना भात शिजायला जातो मग झाकण ठेवूनच वा शिजवून घ्यायचा भात मग ते काय का शिजला, शिजला, शिजला आणि थोडासा असा कच्चा वाटतो ना आपल्याला की आता म्हणजे जेणेकरून थोडस पाणी आपण ऍड केल्यानंतर ते हलव म्हणजे हलवून ना नाही आपण म्हणजे कंटिन्यू आता त्याच्यावर वाफेवर शिजेल असं लक्षात आलं कि म एका वाटीमध्ये मी कलर टाकते म्हणजे केशरी कलर, हिरवा कलर नाही का ते ह्याच्यासाठी हा शाइन मग काय करायचं थोडस एक थोडंसं पाणी घ्यायचं जास्त होतलं तर ते मग जास ते होऊन जातं थोडंसं पाणी घ्यायचं एक चम्मच बर आणि त्याच्यामध्ये केशरी कलर वगैर टाकायचा तो मिक्स करायचा
हा
मिक्स करायचा आणीक राऊंड शेपमध्ये ना ते सगळं म्हणजे ओतून घ्यायचं
ओके हं
परत नंतर हिरवा कलरन ते करेल आणि मग ते भरपूर असे कोथिंबर चिरायची आणी त्याच्यावर ते ऍड करायचे असून झाकण ठेवून वाफ द्यायची छान
अच्छा
हम्म झालं मग हं एक पाच मिनिटपर्यंत हे केलं वाफ दिली की मग होऊन जातो सेट पण जेवायच्या आधी एक तासभर करायचं म्हणजे थोडासा असं थ गार वगैरे होतं तोना मग खायला वगैरे टेस्ट वगैरे छान येते मग त्याच्यासोबत कोशिंबीर वगैरे केले तर ठीकच आहे त्याला रस्सा वगैरे लागत नाही अशीच टेस्ट खूप छान येते त्याची असं
आणी सहा माणसाला करायची असेल तर अर्धा किलो चिकन घ्यायचं का
ह, ह हा समजा आता जर तुम्हाला अर्धा किलो नाय, नाय जर म चिकन जर अर्धा किलो असेल तर म मग हे घ्याय तांदूळ एक किलो घ्यायचा आणी मग जर तांदूळ अर्धा किलो असेल चिकन पावशरच घेतलं तरी चालतं जास्त चिकनची गरज नाही लागत का तर म्हजे असं भातामध्ये एवढं काय चिकन म्हणजे जर तुम्हाला अस चिकन जास्त आवडत अस
हा मी तेच म्हणते जास्त चिक चिकन खाणाऱ्या माणसांना चिकन लाग
हा लागतं मग जर चिकन म्हणजे एक किलो असेल तर म्हणजे आपला मिनिमम सांगितलं मी कि बाबा हा पुरेशा अस तेवढ्यासाठी बिर्याणीसाठी पुरेसे असल असत तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल ना तर एखाद्याला आवडतं बिर्याणीमधे
हो बरोबर
जास्त टाकलं तरी चालतंय किलोला किलो अर्धा किलो ला आलं अर्धा किलो पण जास्त पण नको असं व्हायला नको की भात कमी पडेल आणी
हो तसं, तसं पण, पण खातात ना वो पीस
हा तेच ना आणि त्याच्यामधलं ते छान पण लागते पीसेस म्हणजे
पण येते त्याला चिकनला चांगली
हम्म.
हम्म. छानय तुमची रेसिपी. मी पण करते ॲक्च्युली. पण थोडी तुमची पद्धत वेगळीय. माझी पद्धत वेगळी.
वेगवेगळ्या हायत्या.
हा, मी काय करते. आ चिकन वा वाफल का ते सगळं करून. मी मॅरिनेट नाही करत. मी डायरेक् टाकते त्याच्यात. आणी ते थोडसं शिजलं की, नंतर मग ते पाणी टाकून उकळी आली की, मी लगेच तांदूळ टाकते त्याच्यात.
हा, हा, हा. म्हणजे रेसिपी तुमची पण अशीचय.
हा, आपली रेग्युलर, पटकन होईल अशी.
हो, तेच ना. ते दम बिर्याणीच काय होतं? ते पूर्ण म्हजे ते पहिलं सगळं, अं त्याला आणखीन जास्त स्पायशी - स्पायशी होऊन जाते. हा, अस. हम्म. नंतर, मग ते भात शिजवून घ्या. परतून इथून घ्या. मग त्याला लेअरस द्या. त्यापेक्षा ही आपलं पटकन जेवढं पण, हा. फक्त सामान वगैरे एकदा रेडी केलं. की, मग आपलं पटकन होऊन जातंय. जास्त वेळ पण नाही लागत. आणि त्याला दम पण देत बसावं लागत त ना, जास्त वेळ. ते दम दिल्याशिवाय, खाता पण येत नाही.
हो, बरोबरय.
होय. अ, एकच मिनटं.
झालंय, का?
हे काय करताय? मीच कंटिन्यू ह, मला लागतेत तोपर्यंत मी करते. नंतर तुम्ही करा. तुम्हाला किती वेळय? आता.
आता मी, करते लगेच तुम्हाला.
बरं. मी आ अजून एक मीच करते. काय होतंय, परत नंतर माझं कालच लागेणात. असं मी रिसिव्ह भरपूर केलेत आणि माझे परत नंतर कॉलच, कोणाला लागत नाहीत. लागतंय तर मी लावून घेते. तुम - तुमचं मी रिसव करते. तो पर्यंत तुम्हाला टाईमय तोपर्यंत, मी रिसीव करते. हा.
बरं, बरं.
चालेल, हा ठीकय. थांबा अजून थोड्यावेळ.
हो.
लै एक दहा - पंधरा मिनटं ठेवा
तुमच्या इकडे झाला का, पाऊस?
पाऊस आहे. पण काय झालय? आता दोन दिवस तेला म्हणजे एवढं, हेच नाही. जसं पावसाळ्यामध्ये पाऊस असतो, तस नाही. थोडं झालाय आणि बंदच झालाय. आज तर प कसलाच पाऊस नाही. फक्त आभाळ जे असतं ना, असं अ का- काय म्हनायच त्याला, क्लायमेट.
हां, हां, पावसासारखं वातावरण. पावसाचं वातावरणय ना.
हा, तसं. नुसतं. हा, वातावरण झालंय. पण पाऊस ऍक्च्युली, नाही येत.
हो ना.
आता काय शक्यतो मला वाटतं आता ऊनच पडेल.
हो ना, या वर्षी पाऊसच नाही झाला जास्त काही. हम्म हो- हो चालेल.